हॅलो. काग ल त्याची अशी बेल नही होवु रायली.
बेल नही तेची. बेल नाही येत म्हणलं त्याची, नाही नाही. हा हा फक्त आपल्याला फोन आला का मग आ, आपली रिंगटोंग रहती का ती वाजती.
हाव का.
ते चालूच चालूच ठेवाच कवलक कवलक. बर बर असलं चालूच ठेवलं का बरोबर असल चालू उचलल्या जात ना.
झाला का सयपाक म
हा स्वयंपाक झाला जेवणं झाली अक्का करू रायली फराळाचं.
बही लग जेवण बी झाले.
हा. हा तुमचे
मी आता आता पोळ्या केल्या, लाईटच नव्हती भाजी करणार नव्ह ताज नव फेडवचं ना.
हा.
मग कोणी म्हणतासा
दिवाळी दाराची हाय मग हित समोरच म्हातारं होत मग जेऊ घालू म्हणलं मग तिच्या ओच्या नाद म दवाखान्यात जाणं बी राहिलं सगळंच राहिलं.
अरे. राम
मी येते बाहेरून लईट नव्हती ना. तर बाहेरच चूल पेटवली ती तिकडून वाट्यावर चूल मांडली पलीकडून जांभळाच्या झाडाखाली पलीकडून त्याला काल सकाळी चांगलं दाट साडा मारून घातला सारवल्या सारखं
हम
मग. मग चूल मांडली मग पोळ्या केल्या हा सवली राहिती मस्त लागत गव गावतली.
हो का.
हा तर तीन चार महिने ती याच्यावरच जास्त करून आस करत जाईन पोळ्या. वारी लय गरमत ना.
डॉल काढलं का
हा.
सगळं.
नाही नवाद्यातलं राहिलय अजून.
हाव का.
हम. तुमचं?
आमचं सोंगण चालू आहे ना आज गेल्यात मी घालते बाया. माळ्यातलं ते बी आसच
पण ती परीक हरभर डॉलर ती मोजाणी
आमचं बारीकच हे पण आमचं मागून पाणी नव्हतं न येत ताइच वाचूनी नाय आलं पाराळ्या मळ्यात नाग पिरलं ती हा सगळं असच झालत त्या वावरात यंदा.
हा हा कट करून लावते मी परत
हा